हॅलो
हॅलो
जेवलीस काय ग.
नाही बाई अजून पाऊस आहे इकड. तिकड पाऊस नाही.
पाऊस आहे की.
हा हा हा
काय कराल्यास काय नाही हाय बसलोय तू काय कराल्यास?
मी पण काय नाही बाई कामावर गेलतो आज पडलोय बघ तिथं.
कुठ?
इत कंपनीतच की
लागले काय?
होय लागलय बाई मम्मीला तेन काय सांगू नकोस.
हा हा, सांगत नाही.
कंबरला लागलय
हुं, हुं,
मम्मीला तेन काय मी फोन केलोच नाही.
हा हा,
तू पण नंतर सांग शिषतात उगचं नाहीतर मम्मी आणि काळजी करत बसायची.
हा हा,
बरं, तिकडं पण लई पाऊस आहे काय?
होय आगं हाय नव्हं इकड पण पाऊस.
आमच्याइकड पण लई पडालाय कालच्यान.
हुं होय कुठला नवीन लागलाय नव्हं.
होय मात्रा
हुं हुं, जेवण केलीस?
नाही आत् जरासं झुणका लाईट नाही आमच्याइकड. म्हणून थांबलोय जरा कायतर करायचं झुणका भात झालाय.
हा हा,
मग आता मधी कुणाचा फोन यालाय?
कट कर. थांब आसूदे तसचं.
आ चालतय चालतय, हिकड पुण्याला पण लई पाऊस हाय बाई. येणार आहे की मी पंधरा ऑगस्टला.
हॅलो!
हॅलो!
आगं मामी फोन कराल्या काय तुला?
व्हय.
हा मला पण तीच करायल्या.
हा.
तिला पण मी कार्याबद्दल आस सांगिटल्यालो नव्हं.
हा हा,
ती त्याचाच विचाराय फोन केली आसलं.
हुं हुं, तिला नंतर सांग बाई कॉल करतो.
हा सांगतो घे.
दवाखान्याला दाखवून ये.
होय दाखवून येते की म इथन गेलतो सगळ मैत्रिणी तेन ये काय रे थांब जरा. आणजा म जाऊन थांब रे. बर बर दाखवून येतो घे.
हा ये कस काय पडलीस मग
पाऊस आलेला मंग तिथ जरा फरची पुसायला लावली ती आणि तिथं साहेब आलथी म्हणून मी फास्ट जायला गेलो हॅलो
ह हा ते स्प्रे पण घेतलंस का नाही मग
हो दिल तर कंपनीत मारायला
हा हा हा काय सेलबिन आलय का नाही तिकडं
भरल्यात बाई पैशेच पाहिजे नसते किती घेणार असते की
बर जा कि म तू साणी का करत्या हॅलो हॅलो हॅलो